हॅलो.
हा आवाज येतोय का?
हां येतोय.
ह काय करायलाय?
काय नाही पाऊस चालू झालाय.
काय चाललय.
पाऊस.
होय चालू आहे तिकडं?
होय तुमची तिकड नाही?
आहे कालपासून आहे जरा बारीक बारीक चालूच आहे.
हा हा हा.
बाजार एक होता काल आमचा.
हां.
पूर्ण सगळं चीक चीक चीक पावसातच बाजार करून आलो.
हा होय की.
हम्म जेवण झालं की नाही?
हा आत्ताच झालं जेवण.
हा हा.
तुमचं.
हो झालं माझं पण म्हणूनच म्हणलं आता बघूया फोन करून
हा हा
टास्क कंप्लीट केला की नाही?
नाही ते माझं अ फो फोन फ्रेंडच ती हेच झालंय ना. सॉल्व झालंच नाही कि अजून.
नाही ते म्हणजे मी विचारलेलं त्या मॅडमांना, मग त्या मॅडम मला मला म्हणले की, हे करा म्हणून म्हणजे आपलं थर्टी कंप्लिटेडच दाखवते ना डायरेक्ट
हा हा.
ज्यांचं किंवा म्हणजे ज्यांचं असं थोडंसंच म्हणजे पंधरा कंप्लीट किंवा वीस कंप्लीट असं दाखवत होतं, त्यांना फक् पुढचे टास्क कम्प्लीट करायला आलंय ते, पण आपलं पूर्णच कमपु
हम्म हम्म हम्म हम्म.
मला म्हण तुम्ही काय हा टास्क आता करू नका जेवढं केलाय तेवढंच पेमेंट भेटेल. आणि बाकीच मम्मी मला स्क्रीन शॉट पाठवायला लावलेल ना त्यांनी टास्कचे
हा हम्म.
मग मी टाकलेले स्क्रीनशॉट मग मला तसं म्हटलं की तुम्ही करू ना काही टास्क पुढचे कात रेकॉर्डिंग चे आणि ट्रान्स्लिप्शनच.
हा हा हा. ते किती झालं तुमचं.
ते माझे, ते आता सुरुवात केली मी दोनशे तीस काहीतरी झाले.
हा हा हा आणि ह्याच रेकॉर्डिंग दहा राहिलेत माझं रेकॉर्ड
हो माझे पण दहाच राहिले. होय माझे पण दहा झालेत अ पाच झाले आहेत अजून होय ते वाचायचंच आहे व्यवस्थित आणि, हे करायचं आहे फक्त
हम्म
आणि ह्याचे ट्रान्सलेशन किती झाले?
ट्रान्स ट्रान्स्क्रिप्शनचे माझे एकशे चोवीसच झालेत.
हम् ते जरा आवाज वेगळे वेगळे आहेत त्यामु
हा काही कळना परत परतच तर कळनाच झालेत आहो.
म्हणजे कसंय माहितीये ते, पन्नास पन्नास येतात एका वेळी.
हा.
आणि आणि त्या पन्नास मध्ये म्हणजे आता आपला हा कॉल चालू आहे ना ह्या कॉल मधली वाक्य सगळी त्या एका पन्नासमध्ये असतात.
हा हा हा.
आणि मग दुसरे पुढचे पन्नास येतात त्यात एका वेळीचं कॉन्व्हर्सेशन असं असं आहे ते, म्हणजे जे एका पन्नास मध्ये रिलेटेडच असते सगळं.
हा हा हा.
म मी परवा करत होतो एक त्यात एक ते बाईचं होतं, पण तिचं ते बाळ पण रडत होत त हसत होतं ते तिच्या सोबत, खेळण्यात अन ह्याच्यातच ती बोलत होती त्यामुळे ते जा त काही समजलंच नाही ते.
हा काय?
पण केलंय जस येईल तसं.
हम् मी पण कर अ मधले होती, त्यामुळे ती मुली काय बोलत होत्या काय म्हणजे आणि जरा वेगळी पण भाषा आहे ना त्यात.
होय होय ती तिकडची धळ्याची मान देशी भाषा वगैरे आहे ती
हा हा त्यामुं ते काही कळतच नाही आपल्याला
नाही करळतोय मी ते आज सकाळी जरा करत होतो त्यात ते आपलं इथं आंबाबाई मंदिरचा तो कळस बसवलाय ना
हा हा हा
त्याचं बोलत होत्या मग ते काय आपल्या इकडची लँग्वेज आहे त्यामुळे ते समजतेना काय बोलले असते तिला असं जरी वाक्य, समजलं नसलं तरी म ते, ते सोपं पडत होतं जरा.
हम्म
पण ते काय ते तिकडचे धुळ्याची भाषा ती काय मला समजलीच नाही तिकडची, त्या एरियातली.
होयच की?
हम्म. आणि जरी, असं म्हणजे समजलं पण असतं सोडा पण ती त्या बाळासोबत खेळत वगैरे बोलत होती त्यामुळे ते नेमकं काय मला, काय बोलाय लागल्या काय हसायला गल्या का त्या बाळसोबत कर त्या कायच कळत नव्हत
हा होय क
हम् ते कात्री दिवसाला पाचशे टास्क म्हणजे
कंप्लीट नाही लागले आ आता पण मेसेज टाकलाय की मग अ शतेने
हो तुम्ही त्या ग्रुप तुम्ही हे कलमट
झालेले की जॉईन
म सांगशला क मी तू हो तो मे पावणे नऊ ला काहीतरी जॉईन झाले
माझ रेंजचा प्रॉब्लेम सारखा होत होता म्हणताना मग मी नवलाचं मीटिंग एक संपायच्या आधी एक दहा मिनिट झालेली
हम् बकुल ह मग त्यावेळी त्या विचारत होत ना कुणाला काहीनॉय वगैरे म तुमही सांगशील की मी सभय म्हणा
आणि ते अ त्याने आणि घेणार आहेत ती चार दिवसांना वाटत मटंग आणि पाठवलंय की मेसेज
हो म्हणजे जास्त तर ग्रुपला जास्त इश्यूचे मेसेज आलागले तर मीटिंग घेणार म्हणजे त्यात ज काय विश्वा असेल तो सांगा म तेव्हा सांग आता तुमच काय इशू नाहीये ना तस
आता काही नाही प्रॉब्लेम पण फ्रेंडच पण आता स त मला म्हणाला नुसतं सहाच राहिले आता राहू देत एवढं काही विषय नाही एकेकांचं निम्म्याला निम्मे राहते त्याला काय करते म्हणते
होग आमचं माझं तसच झालंय माझे पंधराच कं्प्लीट होते पंधरा हेच झाले ना म्हजे
हा हा हा हा
मग ते म्हणलं त्या मॅडम तुम्ही करू नका पुढचच
हा हा हा
मलाद्या म्हणलंय पहिला पहि करत होतो त्यावेळी कुणाला करायचं कुणाला करायचं कसं वाटतुच आणि नंतर फोन करायला सगळे मिळाल्यानंतर यांचे टास् प्रॉब्लेम झाला
आणि आ मला पण दोघी तिघींचा परत फोन आलेला तुमचा हा काय चालू फण फ्रेंडच म्हणून
हा हा
पण म्हंटलं आता माझं बंदच आहे. आणि मग कसं तुम्ही तर करणार म्हंटलं आम्हाला.
होयच माझ तर कॉलेज नाही सोमवारपासून जायच म्हणते पण बघ आता सगळे आलं ते पावसात नाक वाटते बघहेर जायला घरातच बसतात हम्म आणि पूर्ण धो धो पडून जाय जात पण नाही अस सोबत बारीक च काय चाललंय
हम्म
सगळ आली तर जायचंट अडी तब्येत बिघडल्या सर्क वाटायला अल् जरा
चेंज झालं ना
हो आणि माझं तसच असतं इथे तर वेळीचं आहे उन्हाळा संपून पावसाळा चालू झाला कि ते जरा वातावरणाला मिसळून घ्यायला ति ज रायता वाद झोनी यायलाच लागते परत पावसाळा संपून थंडी चालू झाली की पण आणि् एकदा जायलाच लागते ती
हा
म काय एवढं आहे आ ग
हा हा हा.
कधी कंप्लीट करताय. म तुम्ही सकाळी काय सजा
केलंच पाहिजे आणि चालय तसं करतोय वेळ मिळाल तसं आपल्या कामात न, वगैरे म्हणजे काय आपल्या, आपल्याला काय म्हणजे एकसारखं काय बसायचं होतंय?
नाहीच नाही घरातली कामं वगैरे, आवरून करायचं म्हणल्यानंतर हेच आहे. तरी आमच अज कॉलेज नाहीये म्हून एवढं काय वाटत
आणि असं बसलं की घरातली मग काय तर चहा तर कर जेवायला तर वाढ. करते काहीत त्यामु मग ते असं उटायला लागते ना,
ह माझं पण तसच झालं मी बसलेलो. मग अशी करत आमचे पप्पा आले जेवण वाढ, म्हणून त्यांना आनी जेवण वाढ, लं मीपन जेवल.
हम्म.
म्हणला आता झाले आवरले करायच
हम्म हम्म.
हम्म.
मम्मी गेले असतील.
होय मम्मी गेली कामाला सकाळी, जाते त्या दुपारी येईल दोन वाजता.
कितकय जेवायला वगैरे
हो एक तास सुट्टी असते मग त्यात घरी येऊन जाती जवळच ना, दोन मिनिटाच्या अंतरावर.
हा हा हा.
मग तेवढंच जरास विश्रांती भेटते. त ती सकाळी पाय ला पाणी येते आमच्यात नदीचं.
हम्म.
त्यामुळे उठायला लागते लवकर पाच ला.
होयच की आणि जायचं म्हटल्यावर पण घरात लावरून व्हायच की.
तरी आता मी घरात आहे त्यामुळे जरा. काहीतरी पाठी राहिलेलं करते. माझं कॉलेज चालू झालं का मग मी आठ लाच जाय ना, त्यामुळे मला काय हात लागत नाही सकाळ का आता च ब कधीच
हम्म.
त्याच हाल होते ना, म. कॉलेज चालू झाल्यानंतर एक टीचरचा, डबा असतो सकाळी भावाचा.
हम्म.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
होय.
हम्म आणि काय. . हॅलो. हॅलो. .